हा बोला ना.
नमस्कार ताई हम् कशा आहात तुम्ही.
हा मजेत मजेत तुम्ही कशा आहात.
आम्ही पण मजज येते कसा गेला आजचा रविवारचा दिवस.
ओके रविवारचा दिवस काय अर्धा कामात घरच्या आणि नंतर. बाकीच.
होय ना पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे.
हा पाऊस आत्ता सुरू झालाय मग काल पासून.
आमच्याकडे कालपासून पा कालपासूनच चालू.
हा ऑलरेडी न्हवता पाऊस. अगोदर आठ दिवस खूप पडून गेला अगदी पूर आला होता त्याच्यानंतर आठ दिवस खूप गरमीचं वातावरण होत. त आणि कालपासून छानसा सुरू झालाय.
आणि थंड पण झालाय पाऊस सुरू झाला तर वातावरण पण.
हो हो थंड वाटते हो तिकडे जास्ती थंड असं चे असेल तुमच्याकडे आमच्यापेक्षा आमच्या इकडे नेहमी दमटच असत.
तुमच्याकडे दमट आणि आमच्याकडे कसं खूप थंडी वगैरे असतं ना. आणि आमच्याकडे बहत पाऊस असतो आमच्याकडे म्हणजे जस. कसं डोंगरा वगैरे भाग वगैरे डोंगर असं वगैरे परिसर आहेत ना. आजूबाजूला तिथून पुढे कोकण आहे असं मग तिकडे छान वाटते जास्त पाऊस असतो आमच्याकडे.
हो हो हो. आणि पावसाळ्यात छान रान भाज्या वगैरे येतात विकायला वगैरे मस्त वाटतं.
त्या पण आणि त्या पण आपल्या आरोग्यासाठी. चांगले असतात ना. तुमच्याकडे येतात का तिकडे विकायला.
हो म्हणजे येतात येतात पण काही गोष्टी अशा असतात. आपण नाही खात त्या इकडच्या प्रॉप हा प्रॉपर लोकांना माहिती असतात. त्या कशा खायच्या ऑलरेडी आम्हाला नाही माहिती त्या कश्या खायच्या मग नाही जास्त खात.
हम्म हम आपल्याला आयडिया पण नसती ना तिथं काय ते. कोकणी भाग वगैरे डोंगर भागातलं त्यांनाच माहिती असतं ते खाण्याच्या पद्धती.
हो हो हो हो हो.
त्याच्यात भ त्याच्यात भरपूर असं कॅल्शियम वगैरे सगळंच. ता असत पण आपल्याला काय माहित नाही ना कशी बनव
नाशिककडे कुठला स्पॉट फिरायला छान धबधबा वगैरे.
आमच्याकडे नाशिकमध्ये अ इकडे धबधबामध्ये म्हटलं तर मग. त त्र्यंबकेश्वर एरियामध्ये ते हे तिथे पण छान आहे.
हां का म तिथे कंटिन्यू पाऊस चालूच असतात म्हणतात ना त्र्यंबकेश्वरला?
अहा अ कंटिन्यू आमच्याकडे पण आणि नाशिकमध्ये म आमचे एरियामध्ये म बालाजी टेम्पल तिथे पण धबधब्यासारखं आहे. पण म इतकं हा हाईट? नाही उंच वगैरे नाही पण नॉर्मली आहे छोटं वगैरे.
हां म्हणजे सेफ्टी आसं आहे सेफ्टी म्हणायचं.
हो. आणि मग पैण्या मधी पैण म् त्र्यंबकेश्वर पाशी पैण म्हणून गाव आए. खेडेगाव तिथे धबधबे वगैरे तिथं भरपूर आहेत आसं. पाऊस आहे. ती अ हत तिथे पण आहे आणि इकडे मगं आमच्या इकडे दोन- तीन असं धरण वगैरे त्र्यंबकेश्वरच्या गंगापूर धरण तर आमच्या जवळच आहे इकडे. आळ आळंदी धरण एक कश्यपी एक लालची असे चार -पाच धरण आहे आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये.
हो का?
अ हम्.
हम्म हम्म हम्म एकंदरत मंग छान आहे वातावरण वगैरे असं बगाय.
पण आणि आसं निसर्ग रम्य पण आहे. एकदम छान वाटतं. आणि डोंगर वगैरे हा.
क्ताच पाऊस पडून गेला तर मग आणखीन छान वाटतं. सं हिरवळ.
हो आणि ते डोंगराला आसं हिरव छोटं छोटं बारीक गवत वगैरे उगलेलं ते खूप छान वाटतं बगायला.
हा हा हा हा हा.
आणि एक असं टेम्पल म्हणून पण आहे दरी माता म्हणून आमच्या इकडे.
हा हा हा हा हा.
ते पण आसं धबधब्यासारखंच आसं छोट. पूल वगैरे हा तिथं पण खूप छान वाटत आसं. डोंगर हा भरपूर आहे. आमच्या इकडे छान स्पॉट बघण्यासारखे.
हां.
हम्म सोमेश्वर पण असं पाण्याचं वगैरे ते महादेवाचं मंदिर. ते तिथे पण श्रावण महिन्यात भरपूर गर्दी असते.
हो आणि श्रावण महिन्यात यात्रा पण असतात ना त्याची शंकराचं मंदिर अस
हो तिथे खूप गर्दी असते. रा म्हनजे रांग असते अ आणि म नंतर तिथे पण असं निसर्गरम्य असं व छान नदी वगैरे तिथं पूर वगैरे आलेलं असत बोटिंग वगैरे सगळं आये तिथे. त्याच्यामुळ खूप गर्दी आसते.
हा हा हा हा म्हणजे छान एकंदरीत पाऊसाळ्यात तिकडे सगळंच. निसर्ग.
निसर्गरम्य आणि पाऊस आसं म्हणजे आणि पाऊस असता का आमच्याकडे खूप आसं ब आ खूप आ सं ऊन वगैरे राहत नाही जास्त आणि मग चार महिने त आम्हाला आसं उ ऊन पण वाट नाही राहात कडक ऊन भेटतच नाही पाहिजे त हं ते कस मग खूप असं बारीक रिम झिम रिम झिम चालू असतो पावसाळ्यामध्ये. पाऊस चार महिने आसं कंटा कंड कंटाळा वाटतो त्या पावसाचा नको नको वाटत नंतर म. मध्ये खूप थंड गारवा गारवा वाटतो आसं ओलावा ओलावा.
तिकडच वातावरण थोडसं थंडच आसतेय.
हम्म.
हम्म.
तुमच्या इकड तस नसत ना जास्त?
उकाडा जास्ती असतो गरमी खूप असते.
हा आणि तिकडे कस आस मोकळं पण नाही फ्रेश हावा नीस
हा दमट दमट दमट हवा. हम् त्याच्यामुळे पाऊस पडल्यावर बरे वाटत.
हम्म आणि माझी आत्या तिकडेच असते ना.
हो हो हो
हम् तिकडे त्याच्यामुळे
पाऊस आल्यावर तेवढं वातावरण छान होतं गरमीच् ह्या वर्षी तर खूप गर्मी तर खूप पडली होती ह्या वर्षी इकडे.
जे काधीस नई मीई आम माझे आजी आजोबा सांगताना म्हणे कधीच आम्हाला इतकं ऊन आठवलं नाही ह्या वर्ष एवड ऊन आठवलं कारण म्हणे आम्ही बारा वाजेपर्यंत शेतात काम करायचो पहिले त ह्या वर्षी नऊ वाज नऊ वाजेपासून ऊन लागायचं तर ते बोलले.
होत खूप
उष्ण ह्या वर्षी इतकी उष्णता होती आणि म्हातारे माणस त लहान मुलं यांना खूप त्रास झाला उष्ण
हो खूप त्रास झाला त्रास ञास झाला म ते जेव्हा पाऊस पडला आणि पाऊस पण खूप लेट झाला ऑलरेडी.
ह्या वर्षी म्हणजे प खूप जुलैच्या स स्टार्टिंगला झालं जूनच्या एंडिंगला सुरू होत. ह ह्या वर्षी पार जु जुलैच्या एंडिंगला सुरुवात होती तिची हम्म
पुच्या वर्षी वीस किती वीस आय थिंक वीस बावीस मेला पाऊस खूप सुरू झालता वादळ वाऱ्या सहीच सुरू झाला ह्यावेेळेस जून ला कधी जूनच्या लास्टला आला.
नाही ना मागच्या वर्षी बघा ना ताई पूर्ण उन्हाळा भर पावसाळा होता? उन्हाळा मे महिन्यामध्ये.
लग्न वगैरे होती त्यांना खूप हाल झाली एवढा पाऊस होता.
हा आणि सहा मे पासून मागच्या वर्षी पाऊस चालू होता बघा?
हो हो आणि या वर्षी खूप लेट केलं त्यांनी.
हम्म् आता ते निसर्गचे शेवटी किती केलं तर तेच्या हातात ते झाडां तेच लोक तोडतात त्याची हानी हो ती बघ ती निसर्ग हो राहिले सगळीकडे बिल्डिंग वगैरे ते सगळं असं. सगळच निसर्गाच चक्रच बदलून गेले आता.
बदलय हो जे पु पुरक वातावरण पाहिजे पावसाला तेवढं नाही होते ना?
हम्म कधी उष्ण ह तेच. सगळी आता ते रोगराई वगैरे त्याच्यामध्ये अजून वाढली. ना हम्म
त्याच्यामुळे निसर्गाच चक्र पूर्ण बदलले नाहीतर पहिलं. चार महिने पाऊस चार महिने हिवाळा आणि. चार महिने उन्हाळा हे ऋतू बरोबर व्हायच? आता काय कधी कधी.
आता दिवाळीमध्ये बघा आपण थंडीमध्ये पाऊस पडतो उन्हाळ्यात पण पाऊस पडतो चारही महिने पाऊस असतो. एक दोन वर्षपूर्वी बघा ना पूर्ण दिवाळीमध्ये पाऊस होत
हो हो हो दि हो दिवाळीमध्ये पण पाऊस होता म्हणजे ऋतू असं हे नाहीच अस म्हणजे कधी पण काही पण होत संतुलन बिघडल्यासारखं झालय पर्यावरणाच.
पर झालंच ते झालंच आहे निसर्गाचं आपण किती नाही म्हटलं तरी.
हो हो
आणि त्यात म्हणजे असं आता ती व्यस्त तर काय शेतकऱ्यांना तर पाण्यावरच सगळं जीवन अवलंबून
हो, हो ते तर आहे ते तर आहे
त्यांचे शेतीचे काम आहे बघा ना किती लांबले
हो लेट, लेट झालं खूप काहीनी अगोदर ज्यांनी केलं त्यांचं सगळं बियाणं वगैरे फुकट गेलं ना
खूप नुकसान झालं शेतकरी लोकांचं यावेळेस
ह तेच वेळेवर सगळं झालं तर हो ते तर आहेच शेतीवरच सगळं आहे त्यांनी पिकवलं तरच आपण खाऊ शकतो
हो ना मग शेतकरी मी पण निसर्ग पण म ते त्यांच्या मालाला हमी भाव पाहिजे तिथ भेटत नाही ना त्यांच मन नाराज होऊन जात आपण ते बिचारे किती कष्ट करून मग रो हे करून आणि मग ते तयार करता मग ते बाजारात आपण घेतो विकत ते बघा ना किती हा म
सगळ्यात मोठे कष्ट त्या जास्ती त्यांचे आहेत त्यात तर त्यांच्या पेक्षा म ते हमालाला काय म्हणतात दलाल हमाल त्यांना जास्त
हो ते व्यापारी लोकच तेच जास्त जास्त मधी खाऊन घेता बघा ना
हो ना त्यांची जमीन तेवढी तीन, चार महिने जमीन अडकून पडते खत पाणी वारा ऊन न बघता काम आणि त्यांच्या हातात शेवटी काहीच नाही लागत
हम्म
आणि पाऊस त्यात सात वेळेवर देत नाही त्याच्यामुळे म आणखी त्यांचं सगळं शेड्युल बिघडून जातं
सगळं जीवन अवलंबून असं उन्हाळ्यामध्ये पाणी नसत ना शेतीच पीक घेण्यासाठी बघाल आणि मग ते पावसाळ्यातच ते जे काय काही करायचे थंडीत आणि पावसाळ्यात
पावसाळ्यात तेच पिकं काढू शकतात. पण तो वेळेवर नाही पडला तर मग त्या पिक त्याला पुरत तेवढं हवामान नाही भेटत हम्म हो ना चालेल, चालेल मग मॅडम तुमचे तीस कॉल झाले का कम्प्लीट
नाही अजून ताई तुमचे झालेत का?
नाही ना माझे पहिले पाच आहेत त्यातलंच मी तुम्हाला बोललो एक राहिलंय त्याच्यानंतर लगेच येतात का पाच? पहिले पाच झाल्यावर
हो लगेच पाच येत राहता मग तुम्ही असं म्हणजे जे तुम्ही संध्याकाळी पण फ्री असता का?
हो संध्याकाळी पण असते ना मी फ्री
होय ना
हा
ह, ह, ह
आता बघते मी आता, तुमचा झाला का करते कुणाला तरी मग तुम्हा तुम्हाला पण करेन पण अगोदर कुणाला तरी करेन, नंतर दुसऱ्याला करेन. मग तुमचं बाळ तोपर्यंत हे करा ऍडजस्ट करा चालेल
काय म्हणता?
म्हटलं मी आत्ता कुणाल तरी मध्ये कॉल करेन नं तर तुम्हाला मी कॉल करेन म्हटलं हा तुमचं बाळ पण हे करतय ना
ते बाळ तिलाय ना, तिला भूक लागली तिला खायला देतीये मग, मग मी, मी तुम्हाला मेसेज टाक ते करा मला
हो हो नक्की नक्की मॅडम आम्ही पण नवीन ये. कोपरेट करा. ओके बाय बाय हो हो बाय.